हॅलो ह बाईक जा आहे सूरत आहे सरत आहे आहे
सामान नले द पत्रलाथीने.
कायलंकली आ प दुकानाना उघड्या म्हणजे, उघड्याय च कमी जात रा संध्याकाळी जा ते अर्ध्या वाटाने फिरी आल्या रात्री रात पोराय.
आणि तू चाली का गाडीच्यावता कवा त्यात पोलीस कॉलनी चलथाना आहे.
कय का आ.
नाही कायजे पॉलीस कॉलनी एकट ह गेले अण मालम आहे मल चलता ना गले आमती माल ह
फरीत ठेवलो माझ. हॅलो हा अमान काय मालूम अरे.
आणि त स ठवलं आताात ये तर
चे भेडू वलात हो. अरे उची बेडू पाात होती. काय नाव काय नाव काय नाव अ का ना भुंगी बेड उपे उचचेत होवलत. हो.
प तू एकदा केली आ मा पाहत नाही फुटलंथ प नाही.
नवाद
आ त ती त परी वेरी पाते बेहत्या बेहत्या वेरी त बाप फोडी देत्या वरी
ए तर ह तारसो पडे सवीराखल. म ते हो रामम काय ते तेज त कोयरया ती नाही आखे जात र
हा आणी ते होते. फ्रेंड बी ते आतीते.
हा मेरी पण हेग ह की काय.
हा आता तो बिचारो आठसा फुट ग आणि आ नवला पड्या जीतू न
हा हा
अरे वा!
हा ना
ह ताक दे दो का तो हच आहे
किती टाकता
अ सवा टाकी आली
हो हो हो नवलेल आम्ही हो
हा टाकीि दक जे फुटलो अर स नाथ होतय हा
हो क
हॅलो! आवाज हॅलो! हॅलो! हॅलो!